हा येतोय आता आला
ह आता आला मगा शिकायती वय ना उचलल्यावर त हॅलो आवाजच येत नव्हता येतोय ना आता अरे आत्ताात रे हो तुम तुम सयितला
हा येतोय येतोय येतोय येतोय ते बांगड घेतल्या का तुम्ही
बांगड घेतल्या आहे ह हा चांग घस
दोन सहाच्या पण घेत्या ना चॉकलेटी आणि
घ च्या दोन मन हा दोन मनच्या
हा हा हा हा दोन दोन देऊ सगळ्या जणांचे
हा
हा हा तेच म्हटलं मग चार डझन घेतल्या म्हणजे हा तेच म्हटलं एकदा विचारून घेऊ की सगळ्यांनी घेतल्या बांगड्या बर दे
नाही नाही
नाही. नाही का
वाढवला घेतलं आता
अ ह हा बरं बर काय त्याचसाठी फोन केला होता मगाशी आला होता मावसाजिंचा फोन मावसाचा फोन आला होता
हा काय म्हणत होते
त्या दवाखान्यात नेताना मावशीन डोळे उघडले होते म्हणे मावशी म्हणे
हा का
चांगलं वाटतंय बा इकडच्या दावाखान्यात येऊन हा हा हा रुपेश निघाला बाबाचा फोन आला
हा
हम रुपेश निघून गेला म्हणे आता घरी याला आई थांबली आता
हा का
हाना हा तुझे फॅमिली आयी आहे वैष्णवी महेश
हम
सगळंच आहे
हा का
हो सगळ्य निघालाय तेच
अच्छा
हम तेच ना
चालल म चालताय ठवतो मी असा फोन झाला का कट कर
हा हा हा हा तेच म्हणतायत हा चालल
पैशेबिशे येत आहे का नाही याचे झाले
काय माहिती
आ